हॅलो
हॅलो
हा ताई नमस्कार हो हो
हा नमस्कार नमस्कार हा हा हा हा तेच मी म्हटलं आवाज येत नाही म्हटलं म्हटल यांना आवाज येतोय का नाही याचा?
हो येतोय येतोय हा हो जेवण झालं
हो ना.
हा पाऊस जरा उघडलाय आता थोडंसं सकाळपासून भुरभूर येत होती.
हो हो हो आता थांबला आहे का पाऊस?
हो जरा थांबलंय आता थोडंसं पण जरा गार हवा सुटली आहे ना थोडी
हा हा
हम्म
काय सगळीकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय आता भाज्यांचे पण रेट इतके वाढून गेले.
हो आता सध्या काहीच नसतं ना शेतामध्ये त्यामुळं आता रेट वाढतातच ह्या एक एक दीड महिन्यापर्यंत
हो ना अहो शेवग्याच्या शेंगा एकशे वीस रुपये किलो तुमच्या कुठल्याही भाज्या घ्या शंभर शंभर मेथी कोथंबीरची जुडी तर अक्षरशः दोनशे
घ्यायचं कामच नाही.
पण मग आता कायतरी आता घ्याव्याच लागतं म्हणजे भाज्यात जरी महाग असल्या तरी घ्याव्याच लागतं. आता काय घरातलं पण किती खाणार तुम्ही?
हो ना टिफिन ला हम्म टिफिन ला वगैरे लागतं मुलांना
लागतातच असं
हो ना
मेथीची भाजी पन्नास रुपये. आपण आता काय तर शेवटी घरातलं बजेट कोलमाडून जातं सगळं. नाही का पैशांचं बजेट कोलमडून जात यांचं पण मग आता तरी पण ऍडजस्टमेंट करावीच लागते नाही का हम्म. आणि घरातल्या भाज्या खाऊन खाऊन किती खाणार माणूस
नाही हम्म पालेभाज्याच कसं थोडं वेगळंच असतं ना वेग वेगवेगळ्या करता येतात आपल्या
काही नाही मग थोडेसे रेट कमी होतील.
हा पण अजून यायला पाहिजे ना आता शेतकरी लावणार वगैरे तिथून पुढे येणार ते हा त्याच्यामुळेच महाग होतात ना आता सध्या आता बऱ्याच लोकांनी लावलंय ह लावलेच आता बऱ्याच लोकांनी इकडं शेताकडे रे हा तेव्हा आलंच शेंगा भेंडी थोडं ते मिरची नसती का आपली? सिमला मिरची वगैरे हां. पण ते यायला थोडा वेळ लागेल ना, तशी का आलेत थोडे येत येत आलेत हां.
हम्म काय माहगाई जरी असली तरी खाण पिण काही चुकत नाही ते खावच
चुकत नाही हो बजेटमध्ये बसवावच लागत.
बसवावच लागतं शेवटी स्त्रियांना ऍडजस्ट करावच लागतं ऍडजस्टमेंट करावीच लागते.
भाजीवाल्यासोबत थोडस हे करावं लागत एवढं कमी करा. तेवढं कमी पण कमी करत नाही ते त्यांचे रेट हं ठरलेलेच असतात.
त काय करणार आता खावं तर लागत चुकत त नाहीे आणि काय?
फळभाज्याच घ्यावं लागतात जरा जास्त असं चिकचिक पण आहे ना जरा हम्म पालक वगैरे जरा चिकचिकीच नाहीच ना जमत हम्म त्याच्या त्यामुळे मग आपण फळभज्याच घ्याव लागतात, त्या पण खूप महाग आहेत ना आताच तुम्ही बोललात. नाई शेवगा आ
असं आता हे तुम्हाला सांगते एकशे वीस रुपये किलो शेवगा हाय पण तुम्हाला सांगते ते सुद्धा द्यायला अक्षरशः गर्दी असते श सिटीमध्ये. कारण त्या भाजीचं महत्त्व इतकं आहे ना शेवयाच्या शेंगांचं. त तुम्हाला सांगते ना म्हणजे दवाखान्याला पैशे घालण्यापेक्षा त्या खाल्लेल्या चांगल्या लोक
हो अ कॅल्शियम वगैरे भरपूर असतं ना त्याच्यामध्ये.
आता हे कसं म कॅल्शियम भरपूर असत आणि कसं घरामध्ये वयस्कर लोक असतात. किंवा आपल्यासारखे पण समजा तरुण मंडळी असले आता सध्या कसय सगळं हायब्रीड खाणं आहे त्यामुळे कसं आंग दुखतं क नाही म्हटलं तरी हाडं दुखता किंवा कोणाकोणाचे गुडघे दुखता. नाही का कोणाच कंबर दुखत मग कसं आहे दवाखान्याला जाण्या पेक्षा कसं आहे ते खाल्लेलं कधीही चांगलय, आज दवाखान्या आपण गेलो तर मोठ्या डॉक्ट टर लोकांना कसय थोडासा पैसा जास्त लागतो हॉस्पिटलला वगैरे. नाही का हम्म त्याच्यापेक्षा मग लोकं काय विचार करता मग त एकशे वीस का राहे ना नाही का ते खाल्लेल परवडेल असं त्याच्या त्यामुळे कसंय भाज्या किती जरी महाग झाल्या तरी खाणं काही चुकत नाही
हो खावंच लागतं दररोजची आपली गरज आहे ना ते.
तेचत नाही आणि शेवग्याच्या शेंगा म्हणजे सगळ्याच बाबतीत गुणकारी है ना ओ. शरीराच्या बाबतीत सगळ्याच ठी बाबतीत गुणकारीये त्या.
त्याच्यामुळे लोक आवर्जून घेतातच असं.
आता ते शेवग्याची शेंग शेंग सोबत ते पाल्याचं पण बरच निघालाय ना
हा ते पाल्याचं जास्त हे निघालेलं आहे ना. ते त्याची पावडर असते ना ती पावडर हे करायची.
हो पाण्यामध्ये वगैरे ते हाडासाठी जास्त फायदेशीर आहे असं म्हणतात न.
हांडासाठी जास्त आवय हे नाही पण आणि खरंच च आहे आवो बर का ती खरंच चांगलं आहे म्हणजे असं.
हो कारण अ. शेवग्यामध्ये कसंय ताई दुधापेक्षा जास्त कॅ कॅल्शियम आहे. आणि पालकापेक्षा जास्त लोहय. हा जास्त लोह अ अ आहे त्याच्यामध्ये शेवग्या. शेंगा ना म्हणजे सारख नियमित जर आपण खाल् ना तर आपल. आरोग्य निरोगी राहण्यास जास्तं फायदा होतं.
बरोबर आहे ना, नाही आणि त आणि हा अनुभव आहे नव ताई. म्हणजे आपण जेव्हा आहे ना म्हणजे जे जेवणा अट. आठवड्यातून एकदा का होईना आपल्या जेवणात जर असलना तर मला नाही वाटत. काही हाड वगैरे दुखतील असं असं आता काही काही क. आवडत नाही म्हणून अजिबातच खात नाही. काय आणि काही काही कसं महाग असता म्हणून खात नाहीत. पैशांमुळे, शेवटी पैशांचाही सेविंग करतायेत ना.
पैशाकडं बघून जमतच नाही ना,
नाही ना, हा अशे क्वचित लोक आहे का जे विचार करतात बवा कसं दवाखान्याला पैसे भरण्यापेक्षा इथे पैसे जास्त
अ हो ना आणि लोह जास्त. असल्यामुळे, आपल्या रक्ताची कमतरता भरून काढत ना. हीमोग्लोबीन हिमोग्लोबिन पण वाढतं की,
हा हिमोग्लोबिन वाढतं आणि कॅल्शियम तर आपलं भरपूर असतं त्यामुळे काय प्रश्नच नाही नाही का? नाही चांगलं आहे शेवग्याची शेग खूप चागल असतात.
हो आपली प्रतिकार शक्ती वाढते त्यानं, हा विटामिन सी असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते रोग प्र्रतिकारशक्ती. ते हा आणि सर्दी, खोक खला, आपण ह्या दिवसात होतो ना जरा वातावरण बदलल्यामुळे, तर अशा ह्या संसर्ग जे आहेत संसर्गिक रोग, तर त्याचा बचाव पण होतो.
बर.
हम्म हम्म.
थोडक्यात रोग प्रतिकारशक्ती वाढते.
हो हो.
त्याच्यामुळे मंग प्रतिकारशक्ती चांगली राहिली म्हणजे मंग. कुठलाच आजार पण आपल्याला बळावत नाही. लवकर
हो ना, नि शेवग्याची नुसती शेंगच नाही सगळेच, त्याचे सगळेच पार्ट त्याचे औषधी आहेत ह्म. औषधी पणा आहेत.
ह आपण आता कारले म्हणतो कडू कडू पण त्या कारल्यामध्ये पण किती हे दडलेलं आहे. नाही का आता कारल्याचा रस् तर अक्षरशा 'म्हणजे ज्या लोक. लोकांना शुगर असते त्यांना, कारल्याचा रस तर आवर्जून देता.
हो हो बरोबर आहे.
आणि मग त्यापेक्षा तुम्ही ज प कारले खाल्ले.
अ.. म्हणजे लेकरांना वगैरे आवडतच नाही ना, ओ ताई अं.. आपण टिफी न ला वगैरे द्यायचा प्रयत्न करतो पण तशीच झालेली आहे.
नाही लहान मुलं तर नाहीच खात ब आता मोठी माणसं सुद्धा खात नाही. तर लहान मुलांच काय गोष्ट. पण थोडी- थोडी, थोड -थोडं द्यायला पाहिजे ब असं नाही का? नाहीच खात मुलं
औषध औषध म्हणून खायला पाहिजे मोठ्या माणसानी तरी. लेकरांना काय एवढं समजत नाही, पण अ आपण त्यांना ते पण त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे.
नाही ना, आता त्या कारल्यामुळे पण कसं श शरीर म्हणजे नाही म्हटलं तरी रक्त शुद्ध होतं, कारले खाल्ले तर
हो ना, पहिलं खेडोपाडी वगैरे असं मांडव असायचे बघा. ते अ चुलीतली राख वगैरे साठवलेली असायची ना, तर त्याच्यामध्ये ते लावायचे, होळी झाली का होळीची त्याच्यामध्ये राख मिक्स करायची आणि होळी झाली की चार पाच दिवसांनी ते लावायच्या बघा बिया कारल्याच्या, तर प्रत्येकाच्या दारामध् ध्ये असायचं खेडोगावी आता आता पण हा. तर ते ते बीपी शुगर काय असेल तर ते कच्च कारलं अक्षरशः बायका खायच्या. असं कच्च
हो ना?
अ तुळस अ आपण केळी वगैरे असं खातो, अक्षरशः तसं खायच्या कुणाला ऍसिडी टीचा वगैरे त्रास असेल तर.
हो का?
पण आजकाल खेडेगावांनी पण असं स्लॅबची घरं निघालेत. मोठमोठ्या अ बिल्डिंग निघाल्यात. त्यांच्याकडं पण नाही आता, विकतच खावं लागतं सगळं बाहेरून
बरोबर आहे, आणि पूर्वी कसं असं ने चरल पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने म्हणजे, श शेती व्हायची ना. आता तसं नाही आहे ना.
नाही नाही, आता फवारण्या पेरत नाही ते लावत नाहीत बी डोबत नाही, तोपर्यंत त्याला कुठलं तरी औषध त्याला लगेच थोडं ईद बरं आलं की लगेच फवारणी, का तर कीड पडती त्याच्यावरती, पहिलं ते मांडवावर असायचं ते पेंड्या टाकून, तुराट्या टाकून वगैरे करायचं ना लोकं मांडव. कारल्याच्या वेल पसरण्यासाठी, ते असं मावे अ काय म्हणायचं मांडव गेलं की पसरायचं तसं तसं.
हो हो हो, बरोबर.
राहायचं ते पावसाळ्यात परत मग ते जरा हे व्हायचं ना, किड कीड लागायची जास्त म्हणून मग ते नंतर काढून टाकायचे लोकं.
आजकाल तसं काही राहिलेलं नाही, सगळं हायब्रीड खाणं निघालंय. लोकांना दुखणे पण तसेच निघालेत मग.
सगळं हायब्रीड आहे काही राहिलेलं नाही आता नाही सगळीकडे आ केमिकलचाच मारा आहे जास्त फळांच्या ठिकाणी म्हणा. काय आता फळं खाताना सुद्धा विचार करून खावे लागता फळ पण.
आणि त्याच्याशिवाय येत पण नाही ते, फवारगी नाही केली तर लगेच कीड लागून बस ते त्याला आणि आपण जर गेलं, बाजारात गेलो तर आपण की अगोदर बघतो कुठं त्याला काही झालंय का, म्हणजे खाणं पण तसंच निघालंय ना. स्वच्छ कुठं काही झालेलं थोडं आवडत नाही. असं निघालंय, त्याच्यामुळे फवारण्या आता बघतायच की आपण शेतामध्ये तण नाशक फवारतात.
कुड बायकाच राहिले नाहीत आता मजूर तर मिळतच नाहीत शेतामध्ये. काम करायला, त्याच्यामुळे तन नाशक फवारू फवारू मग शेतामध्ये स्वच्छ करतात मग ते मग त्याचा हम्, हे होत अंश उतरतोच ना किती जरी नाही म्हणलं तरी पिकामध्ये उतरतस ना ते.
आता काय करणार आता ते पण काही करू शकत नाही आणि पण काय आता, नाही का खावंच लागतात आपण म्हणतो फळांच तर ते
बा- बाजारातून पालेभाज्या वगैरे आणल्यावर ते मिठाच्या पाण्यात वगैरे थोडस हा आपणच काळजी घेऊन थोडस यूज के पाहिजे त्याचा हा
स्वच्छ जास्त हे करून थोडीशी काळजी घेऊनच करायचं बघ कुठली गोष्ट नाही का त्या मना आता सगळे प्रगत झाले. ह
बोलून तम्हाला छान वाटलं, करूयात आपण अजून ह नंतर हो हो ठीक आहे.